आह.
हॅलो!
हॅलो कसे आहात आवाज येतोय का माझा?
हो तुम्हाला येतोय का माझा आवाज?
हो येतोय कशे आहात तुम्ही?
हां म्हजेत तुम्ही कसे आहात?
मी पण मस्त आहे. तर आज आपण पर्यटनाचे महत्त्व या विषयावर चर्चा करूयात. तर तुम्हाला काय वाटत? पर्यटन हे खूप छान, विषय आहे ना आज.
हो पर्यटन म्हणजे, आपण पर्यटनसाठी कुठं ना कुठं जायचं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला बाहेर- जातो तर आपल्याला बाहेरची माहिती मिळते.
हो बरोबर आहे, पर्यटनामुळे आपल्याला नवीन ठिकाणे, संस्कृती, परंपरा आणि लोकांविषयी पण माहिती- मिळते घरात सतत रा- सुन राहण्यापेक्षा अधूनमधून फिरायला गेल्याने पण माणसाचं मन खूप प्रसन्न होते.
हो बरोबर आहे, आपण कसं घरातल्या घरात राहतो तर त्यामुळं- लोकांची मानसिक स्थिती पण खराब होते, आणि आपण जसं बाहेर फिरायला गेलो तर- म आपलं पण मन फ्रेश असतं, आणि आपल्यालाही वाट- का हा आपल्याना काहीतरी नवीन शिकायला भेटलंय.
बरोबर आहे, पर्यटनामुळे मान मानसिक ताण कमी होतो नवीन ऊर्जा मिळते. ते आता आपल्या महाराष्ट्रातमध्ये पण आपण बघतो की, अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत महाबळेश्वर- बर माथेरान, अजिंठा वेरूळ, रायगड, कोकण किनारा हे काही असे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. की जे पर्यटनासाठी एकदम उपयुक्त आहेत, आणि तिथे गेल्यानंतर माणसाचा ताण कमी होतो. किंवा जे आपला म्हणजे एक मन प्र्रसन्न पण राहतं त्या गेल्यानंतर. त्यामुळे पर्यटनाला जाणे किंवा फिरायला जाणे हा खूप महत्त्वाचा आहे.
बरोबर.
तसेच आपण, हम् बोला? आता आपण असेच भारतामध्ये पण बघतो की काश्मीर म्हणा राजस्थान केरळ गोवा हिमाचल- हिमाचल प्रदेश अशी अनेक एक आकर्षक ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी, परदेशातून पण टुरिस्ट येतात तिथे पाहण्यासाठी म्हणा किंवा पर्यटन एक स्थळ आहे त्यामुळे. त्यामुळे माणसानी पर्यटनामुळे पण स्थानिक लोकांना पण रोजगार पण मिळायला चालू झालेला आहे आपल्या भारतात. भतामध्ये.
बरोबर. पर्यटनाचं खूपच महत्त्व आहे. आपण बघू शकतो की. जे लोक अगदी घरातल्या घरात असतात ज्यांना बाहेर जाण्याची. आवड असते. किंवा नवीन नवीन ठिकाण्यांना असं भेट देण्याची खूप आवड असते. तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे.
हो कारण पर्यटनामुळे कसं झालंय आजकाल तिथले जे स्थानिक लोक असतात. त्यांना पण एक रोजगार पण मिळायला चालू झालेला आहे त्या ठिकाणी ते हॉटेल व्यवसाय करतात. वाहतूक मना हस्तकला मार्गदर्शन करतात दुकाने लावतात खाद्य. पदार्थ विक्रेते आहेत. यांना पण पर्यटनामुळे एवढा म्हणजे फायदा झालेला आहे की त्यांच्यामुळं. अनेक असे कुटुंब मणा किंवा घर व्यवस्थित बसलेले आहेत. की जे एका माणसाला रोजगार मिळाल तरी त्याचं पूर्ण कुटुंब. त्यावर अवलंबून असत मग ते एक प्रकारे चांगलं आहे पर्यटनामुळे पण. एखाद्याचं आयुष्य पण चांगलं होतं. आपणालाही फायदा होतो त्यालाही फायदा होतो. आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पण एक प्रकारची चालना मिळते.
बरोबर आपल्याला बाहेर गेल्यास आपल्याला माहिती पडतं की, नवीन नवीन गोष्टी आपल्याला समजतं कळतं की आपण कुठं जातोय? नवीन नवीन अशी वस्तूंना भेट देण्याची. अ नवीन नवीन लोकांना भेटतो त्यामुळं आपली अ आपलं खूप. आपल्याना खूप चांगलं वाटतं त्यांना त्यांच्याशी भेटून बोलून. फक्त पर्यटना पर्यटनाला जायच. म्हणून फक्त जायचं नसतं तिथली माहिती पण मिळवायची हे खूप. चांगली गोष्ट असते.
बरोबर आहे आणि पर्यटनामुळे कसं झालंय विविध संस्कृतीमध्ये पण मैत्री आणि परस्पर पर समज पण वाढतो आता परदेशी पर्यटक आपल्या भारतामध्ये येतात. त्यावेळेस आपल्याला परकीय चलन पण मिळतं त्यांच्या पण वेगवेगळ्या भाषा असतात पोष. आसतात, त्यांची खाद्य संस्कृती वेगळी असते, आणि अशा परंपरा जवळून अनुभायला. अनुभवायला मिळतात, कारण आपल्याला जे घरात बसून अनुभवायला मिळत नसतं, ते तिथे गेल्यानंतर बरोबर अनुभवायला मिळत असतं.
बरोबर.
कारण आपण पाहतो प्रत्येक राज्याची भाषा म्हणा, तिथलं राहणीमान, तिथलं खाद्यपदार्थ, त हे सगळं, सर्व गोष्टी खूप वेगळ्या आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या आहेत, आपण दुसऱ्या राज्यामध्ये केल तर तिथली संस्कृती, तिथल्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. याची पण माहिती आपणाला पर्यटनाला गेल्यानंतर इझी मिळू शकते.
बरोबर.
तुम्हाला कोणती पर्यटन स्थळे सर्वात जास्त आवडतात?
मला अंऽअशी पर्यटन स्थळं आवडतात जिथे आपली काही ईतिहासिक गोष्टी असणार, जसं की राजगड किल्ले
हो, बरोबर आहे.
जिथ जिथं जाऊन आपल्याला, ह, जिथं जाऊन आपल्याला, आपली, आपल्याला स प आपल्याला कळेल अशी माहिती भेट णार, मला अशा -अशा ठिकाणी जायला खूप आवडतं.
हो, बरोबर आहे, आता आपण बघतो की कोकणातील काही समुद्रकिनारे आहेत, काही लोकांना समुद्रकिनारी जायला खूपऽ खूप आवडतं, गोवा म्हणा, किंवा महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी पण जातात. निसर्गरम्य वातावरणातून माणसाच्या मनाला खूप शांती मिळते, त्यामुळे अ ऐतिहासिक किल्ले म्हणा, किंवा प्राचीन मंदिरे हे पण पाहायला खूप चांगले आहे, त्याच्याबद्दल आप मला माहिती पण मिळते, पूर्वीच्या काळामध्ये जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणा काय झालं, कशा पद्धतीनं त्यांनी किल्ले जिंकले वगैरे, या सर्वांची पण माहिती आपल्याला पर्यटन स्थळी गेलं की बघायला पण मिळतं आणि ऐकायला पण मिळतं, दोन्हीचा पण अनुभव येतो आपल्याला तिथून.
आगदी बरोबर.
आणि पर्यटन करताना पण आपण स्वच्छतेची पण काळजी घेतली पाहिजे, असं नाही की आपण तिथे पर्यटनाला जात तोय अन् तिथं मग प्लास्टिकचा वापर जास्तच करायचा किंवाऽ कचरा जे असतो तो कुठेही टाकायचा, हे पण गोष्टी माणसानी टाळायला पाहिजे, नाहीतरी- पर्यटन स्थळे म्हणजे खूप खराब होऊन जातील या गोष्टींमुळं, पर्यावरणाचे संरक्षण करणे हेऽ पण आपल्या एक पर्यटक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून, आपली जबाबदारी आहे ते आपणऽ पूर्ण केली पाहिजे.
अं बरोबर काही लोकं तर पर्यटनास्थ ठिकाणी जाऊन अ जसं की, आपण बघितलंच की राजगड किल्ले वगैरे अशा ठिकाणी जाऊन, अ त्याच्या भिंतीवर कोणी त्याच नाव लिहिणं णार, कोणी त्यांच काही चित्रऽ चित्रे वगैरे काढतील, हे चुकीचा आहे, कारण हे आपल्या महाराजांनी जपून ठेवलेले जे, त्यांच्या मेहनतीने मिळवलेले किल्ले आहेत, आपण त्यांनाच जर कधी खराब करू तरऽ आपलंच, आपलं जो आपल्या पुढच्या भविष्यासाठी हे खूप खराब गोष्ट आहे.
हो, कारण आपण त्यांचा आदर करायच्या ऐवजी अनादर करतो, हे चु कीचं आहे, हे केलं नाही पाहिजे, जर आ आपणच आदर नाही केला तर, परदेशातून जे येणारे पर्यटक असतात, तेही त्यांचा आदर करणार नाहीत, आणि तिथले जे स्थानिक लोक- क असतात ज्या पर्यटन स्थळाच स्थानिक लोकं असतात, त्यांचा पण आदर आपण केला पाहिजे. आणि त्यांची काही संस्कृती असते, त्या संस्कृतीचा बी सन्मान राखणे पण आपल्याला तितकेच महत्त्वाचं आहे. कारण ते त्यांची संस्कृती वेगळी असते, आपली वेगळी असते, तर आपण असं म्हणजे म्हणलं नाही पाहिजे की बाबा तुझी अशी आशीच आहे, तशीच आहे, हे आपण केलं नाही पाहिजे, यामुळे कसं असतं येणाऱ्या टुरिस्टवर पण वाईटऽ परिणाम पडतो. मग ते पण आपल्या संस्कृतीचा म्हणा, त्यांच्या संस्कृतीचा आदर करत नाहीत.
बरोबर.
आणि पर्यटनामुळे विद्यार्थ्यांचे पण ज्ञान वाढते पुस्तकात वाचलेली ठिकाणे, ज्यावेेळेस प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभ जास्त असतो. आणि त्यामुळे कसं आहे इतिहास म्हणा, भूगोल आणि संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे माणसाला समज ते जे आपण पुस्तकामध्ये बघतो, किंवा वाचतो त्याचं ज्यावेेळेस प्रत्यक्ष निरीक्षण करतो,, तो एक अनुभव म्हणा, ते एक शिकायला मिळ तर ते एक वेगळंच आनंद असतो माणसाला त्यावेळेस.
बरोबर आज का आजचे लहान लहान जे पोरं आहेत त्यांच्यासाठी हे खूप. अ चांगली गोष्ट आहे का ज्यांना. अ स्कूलमधून किंवा कॉलेजेसमधून अशा ठिकाणी घेऊन जायची टुरिस्टसाठी. अ तिथं जाऊन आपल्याला त्यांना ज्ञान मिळेल. जस की आपले महाराजांनी किती मोठे मोठे काम केलेले त्याच्यासाठी त्यांचे त्यांचा सन्मान वाणायला पाहिजे त्यांच्या मनात.
बरोबर आहे आता आजकाल अनेक अशी लोक बघतो आपण साहसी पर्यटणार की जे की म्हणजे ट्रॅकिंग म्हणा रिवर्हर राफ्टिंग कॅम्पिंग ह्या पण गोष्टी आता खूपच अनुभवायला मिळतोय आपला. आणि त्या ठिकाणी पर्यटन कसं आहे सुरक्षितचे नियम पण पाळणे खूप गरजेचं असत. ते व्यवस्थित योग्य नियोजन केलं पाहिजे. किंवा पर्यटनाला जाताना जे काही आवश्यक साहित्य असतात ते पण आपल्याला काळजी घेणं. महत्त्वाच असतं आणि या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित असतील तर. पर्यटनाचा आनंद जो किंवा प्रवासाचा आनंद जो असतो. तो आपला घेता येतो पर्टनामुळे कसा आहे कुटुंबातील सदस्य पण एकत्र वेळ घालवायला आपला मिळतो. त्यामुळे आपले नातेसंबंध अधिक घट्ट होतात. ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे माणस. त्यां वर्षातून कधीतरी एक किंवा सहा महिन्यातून एकदा तरी. पर्यटनाला गेलं पाहिजे कुठल्या ना कोठ.
बरोबर. पण जायला पाहिजे पण अशा ठिकाणी जिथं आपण पण सुरक्षित असो.
हो बरोबर आहे तिथली पुरेपूर माहिती घेऊनच त्या पर्यटनाला भेट देणं गरजेचं असतं.
पण काही लोक आपली स्वतःची जीवाची काळजी घेत नाही. अ डोंगरांवर ट्रॅकिंग करायला जातात काही लोक तर ट्रेकिंग करायच्या वेळेस पण खूप लोक डोंगरांवर चढतात तिकडनं मोठे मोठे. मो्या डोंगरांवरून टोकांवरून सेल्फीज काढतात आणि आपण बघू. टोका जी वरच्या टोकावर गेलो तर हवामान तिथं खूप जास्त असतं त्यामुळं आपण आपली स्वतःची काळजी घेण्याचं पण खूप
हो कारण तिथे कसं अचानक आपला तोल जाऊ शकतो आपल्याला अपघात घडू शकतो या गोष्टी. तिचा पण त्यांनी विचार केला. कारण आपला भारत हा एकतर विविधतेने नटलेला देश आहे. हिमाचल म्हणा समुद्रकिनारे किल्ले मंदिरे राष्ट्रीय उ त्याने आणि ऐतिहासिक स्थळे यामुळे देशात कस मोठ्या प्रमाणावर. देशी आणि विदेशी पर्यटक खूप येतात आपल्या भारतामध्ये आता महाराष्ट्रात पण. आपण बघतो की अजिंठा वेरूळ लेणी बघायला येतात रायगड किल्ला महाबळेश्वर माथेरान. कोकण किनारा आणि ताडोबा अभयारण्य. ही काही अशी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे की विदेशी लोक. खूप प्रमाणात येतात. त्यामुळे पण कसे आपल्या भारताची म्हणजे किंवा पर्यटन स्थळाची व्हॅल्यू पण खूप वाढते.
बरोबर.
चला या विषयावर चर्चा करून खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत धन्यवाद.
धन्यवाद.